काय नावा.
सलाईन लावील होती त्याला.
हम्
हॅलो
नाना बोलना.
मामाजगर
हॅलो घरी घेऊन येणार आहे ते रांजण गावला?
अरे तू राजन गावलक काय. करे. हॅलो हॅलो.
हॅलो.
लावलाय का म्हणून तू.
हा नरे राजन का
काय ते पार्लर.
हॅलो
मामा राजण गावला आहे का तू राजणगावलाय रेंजचा प्रॉब्लेम वाटत त.
राजन गवला ये राजन गवला
मामा का तू
मामा आणि मी राजणगावच्या किती किलोमी दोन तीन किलोमीटर आलीकडे
तू का
एकस दाऊखान दिला
पाऊस चालू ये का तिकडं
हा मामा पाऊस नाही रे पाऊस नाही ये
कोणाच फोन बिन आला मला चालू चालू मध्ये सांगत जाय हॅलो हॅलो तू आ रेंजचा प्रॉब्लेम दिसतो मला कोण
अरे मी तर डायरेक्ट तिसऱ्या चौद्या मजल्यावर बसले वरती टावर ये मा खेतून टावर
अरे म्हणलं आता बोल आता येतो का तुला आवाज मग
हा येतोय ना
अरे तुला मग आवाज न लेट येत असन
तुम्ही दिलेल फूल टावरे नाहीतून आ
मा आवाज तूला लेट येतस ना लेट आवाज येतो त्याच्यात एकदा आ हॅलो
हा लेट येत लेटना
हा मा आवाज तुला लेट येतो थंड घे जरासं मग आवाज तुला हे आता मी आता हे बोललो ना हे तुला मी बोल राहू राहीलो पण तुला आवाज लेट येत असन
हा का
हा ते लेट येतो आवाज त्या ऍपमध्ये असच लपड आहे तो आवाज मला पटापट येतो
हम्म
हा तर मग आता सांग तु कोणतं हॉस्पिटल आहे माणिकेराव हॉस्पिटलला आहे का हॅलो
हॅलो
तूला लोकेशन टाकेन ना मी हॅलो बोल ना
हॉस्पिटल च नाव सांगना तू
अरे माणिक हॉस्पिटल ये
अरे मग तू घाटीत कोमुन नाही गेला
घाठीत काय करतो घाठीत का करम
घाटीमध्ये लवकर होत घाटीमध्ये फ्री ये सगळं डायरेक्ट
इड कुड आपल पैसे घालणं पडले
इड एक रुपय बि द्याया लागतो आतापर्यंत
नाही इड एक रुपया पन नहीं द्ययला
कस काय असं पैसे देणं पडत म मणिक हॉस्पिटलचं नाव बी सांगा ना तू
अरे मानिक हॉस्पिटल नरे त्याच नाव काय सांगु अजून
तो इंजन ताप तापला वाटत आता डोक तापलं वाटत
अर्र डोक नाही तापलं भो तू तू तुला तीन दा चार दा सांगितलं ना नाव मानिक हॉस्पिटल
अरे मे नाव ऐक ऐकली पहिली माणिक हॉस्पिटल म्हणून, पण मग असं एवढं प्रसिद्ध दावखाना नाही ये. तवा दवाखान्यात होते, नगर नाक्याच्या साईड ला गेला वाटतं. तू सांग का मी संभजीनगरमध्ये एकदम म्हणजे भारी ट्रीटमेंट आणि भारी ते होतं तढं- केम जेम अर का एम जेम युनिवर्सिट, केम जेम हॉस्पिटल आहे, सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे सरकारी नाही ते असं प्रायव्हेट ते, तेथे सगळ्यात भारी - हा ना तिथे सगळ्यात भारी ट्रीटमेंट होती, सी.. आणि परत एक अ, हा एक अजून किती ह्या बाई काय नाव आहे त्याचं तिथं लना आणि परत, घाटी एक आपली, सरकारी तिड सगळं फुकटन तिडी सगळ्यांत भारी- म्हणजे सगळ्यांत एकदम स्पेशलिस्ट स्पेशली डॉक्टर आहे, तिकडं प्रत्येकाला वेगळे वेगळे डॉक्टर राहतो. पहिले सगळ्या टेस्ट बिस्ट करून घेत्या, मग टेस्ट झाल्यानंतर मग पुन्हा सी.. मग तो सगळं चेक- होत राहत, मग नंतर तू ऑपरेशन वगैरे काय राहात ते सगळं तुला एक रुपयाचा खर्च लागत नाही. पण त्याच्यानंतर एक महिन्याच्या टॅबलेट फूकट राहत, गोळ्यांचे तेन सगळं.
हो का नाही रात्री माहित नव्हतं र मला सांग,
ह आणि मानेिक मानिक हॉस्पिटल का, तु तेव्हा च जर, नाक्याकडून गेला होता वाटताय ना?
हा भाऊ तेगी कळस
झेंडा होता तिरंगाचा.
लोकेशन पाठन नाही मी.
तो विचारायच नाय, तु मला विचारला असतं कोणत्या दवाखान्यात घेऊन असं असं ऑपरेशन करायचं मी तुला सांगितलंच असतं. सविस्तर पणे.
अरे हाला म्हण तेच नाही तध काय
तुला चांगलं दवाखाना सांगितलं असताना, हे मानिक हॉस्पिटल तुम्हाला कोण सांगितले? मामान सांगितलंय.
हा हा
हम् पण जाऊ देेतो इकडे श्रम कार्ड आहे, त्यां आधार कार्ड सारखं.
ते पहि बोलून म कात
कुठं जायचंय.
अरे खाली चालोय रिपोर्ट दाखवायला.
खाली चाला का? कायचे रिपोर्ट?
अरे ते कागद बिकगद ते दाखयचे खाली, फोन केलाता
हो का तुझ्यासोबत कोण आहे अजून? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो अर सुनीला न मी ना म सग नाही कोणी सग मीच एककता
तू तर अ कोण तरी आ तू बोलून घे नंतर ज
अरे मामा होती ना, ते मामा तिकडे जायला ती येणारे.
तुजा सोबत मित्र एकित्र एक कोणी म्हणतं.
हा
हॅलो मित्र आहे काय म्हटलं कोणासोबत.
मित्र का मित्र नाही कोणी सोबात
समजा
हॅलो
एकटच आहे का?
हा
एेत सि्हरीड
तू तुला पहिले फोन केलता म्या
हा
त भाऊ बोलला तो वाटता पहिले मोठा भाऊ
हा का
हा तो मोठा भाऊ घरी आला वाटतता आता.
हा घरी आले.
हम्म तर तेन उचलला होता तो आंघोळ करत होता. सगळ्यात पाहिले फोन केलता तुला.
आता नाव आता फोन
मामाच्या घरी आहेत वाटत?
नाही हा त्यो तो गाजानन माहिते तुला त्याचा भाऊ होता त्यो त्याच्याकडे होता फोन.
गदा ना?
गजानन जे ठे का?
हा हा
त्याच्याकडे होता फोन त्याच्या भावाकडे लहान
हम् आणि कोणतरी नंतर एकदा केलता तर कोणतरी बहिणीने उचलला होता वाटत.
हा मग नाव फक्त हा हा हा
अवघड आहे तो मामाच्या घरी राहतो काय?
हा तिथेच होते ना ?
किती दिवसा पासून तिकडे आहे तू?
अरे कालच आलो बारावीेला.
हा काय मला सांगायचं मी आलो असतो तुझ्या सोबत
अरे ते माहिती नाही मग झाल्यावर मग काय पाहिजे हम्
गाडी हाय तुझ्याकडं?
गाडी नाही सध्या दादा सुनील ची आहे ती चालती नाही
सुनील ची गाडी कोणती डिस्कवर
डिस्कवर
त्याची आहे ती गाडी
हा मामाची एक घेऊंदे साधीत
ह का खराब झाली वाटत ती पंक्चर कोणती गाडी झालती तीच गाडी झालती का?
हा तीच झालती, आणि मामाची गाडी पंक्चर झालती.
सगळ्या गाड्या सगळ्या नंबरच्या नाहीत.
गाड्या सगळ्या नंबर झीरो आला वाटतं.
काय करता मग घरी येऊन सर्विस, पेशंटच डीचार्ज कार्ड द्यायलय फोटो काढून घ्या. कोण आहे पेशंट रूम वर आहेतं? रूम वर आहेत.
हॅलो, हॅलो. हे, नीलेश.
हां बोल ना.
डिस्चार्ज करायचं का पेशंटला?
नाही रे ते फोटो बिटो काढताय काय तरी.
हा का, ते तर म्हणे डिस्चार्ज करायचं हाय.
नाही तिथं दुसऱ्या पेशंटला सांगतय ते.
मला वाटलं आपलं ते, सुनीलला डिस्चार्ज.
नाही आप, आपलं पेशंट दोन दिवस नाही होत अजून.
बा, आपण अजून दोन दिवस थांबणे हो ना.
हा अजून दोन दिवस.
भरपूर थांबणे होऊन जाईल त्येज. कॉल आलता तर कोणाच्यात मधी हा, आता हेच्यामध्ये फोन आलता कोणाचा?
नाही, नाही.
हेच्यावर करा, हेच्यानंतर परत फोन कोण करून तूला लगेच
मी फोन लावतो तुला तवा कर गं घरी खाली, मी आहे वरती काय विचारते बिचारते ती कि काय?
हा, बरं मग मला तू फोन कर, मी तुला फोन करीन. आ, त्याच्यानंतर फक्त तीन कॉल राहिले येऊ द्या थांब.
हाना चालेल.
हम्म.
परत जावं लागतंय?
नाही.
हा मग आता खाली इले फोटो-बिटो काढतीन ते, काय रिपोर्ट आणले ते दाखेले तिथं.
हा मग मला किती मिनिटात फोन करशील?
मला तरी इथून दहा -पंधरा मिनिट.
दहा -पधरा मिनट का?
हा.
बरोबर दहा- पंधरा मिनिटांन कर मंग लगीच. हॅलो, हॅलो.
हावो.
दहा -पंधरा मिनटां करशील ना?
हा ना.
बरबर चालन मग.
हो.